हॅलो हा तो कॉल ब बारा मिनटांना अप करतो होतोय.
तुला कस नाही.
अगं काल मी काहीतरी झाला फोन चालू होता आणि बोला तो बघितलच नाही त्या ते बारा मिनटानं आपोआप कट झाला.
हम्म. नाग्याला किती मिळालं का नाग्यान केलंच नाही.
काय विचार परवा तेवढं तुला दोनशे अलतत म्हणलेली बाई काय परत विचारलो नाही. मला काल रात परवा दोनशे चोवीस आलत कवा आलत मला माहीतच नाही मला आला तुला पण आला असेल बघ म्हणून मी काल सकाळी बघितल काल सकाळी बघितलं
गेल्या गेल्या पण आलतो
हा मग मी सकाळी बघितलो मग मला दिसल - मग त्यावर काल संध्याकाळी एक मेसेज आला, तीनशे बावीस रुपये आलेला.
मला तीनशे पंचात्तर वय लेटच आलं मी पण बघितलं.
तुझं तुझं जास्त कॉल झालात ना मला आता इथे चौदा पैकी बारा दाखवात. अकरा
हम् हम हम